हा, हा बोला मग अशी ब काही नाही जरा चिकन आणलय चिकन करणार.
बर, बर. मी पण, चिकन आणलय चिकन करणार.
हम्म, सुख पातळ असतं तुमच्यात? काय नाही, आम, नाही एकच करणार आता.
होय की.
वरती हाईत बघ. आता कोण नाही वो, आता काय पोर मी. आमची सासू, एकच करणार सोडून येणार एवढंच आता.
तेच की.
तेवढं काय हे करत बसणार नाही.
मी पण आता
भाकरी झाल
एक म्हणजे भाकरी कराय लागलोय आता चालू केल भाकरी एकाकड फोडणी घातलो. एका कडा भाकरी करणार. हम्म. मगं अनी अगं ते अ दम बिर्याणी येते तुला?
दम बिर्याणी येती की.
मला पण येतय.
त्यापेक्षा मी कसं करतो सांगा साधं, सोप आणि ते टेस्ट ला पण लागतय काय? थांब ह. ह, तिथे ठेव मी हे करतो मी कसं करतो सांगा! अल्ल, आणि ल आणि अ अल्लं, लसून, कोथिंबीर जास्त घ्यायची लसू, लसूण पण जास्त घेते एक, तीन, चार मग आल्लं पण जरास जास्त आणि कोथिंबीर पण जास्त हे सगळं मिक्सर करून घ्यायचं, मिक्सर लावून घ्यायचं सगळं
हम्
सगळ मिक्सर लावून घेतला कांदा कापून घ्यायच एक दोन मोठी- मोठी आणि टोमोटो एक दोन मोठी -मोठी कापून घ्यायचं. आणि एक साइडला तेल आणि तुम्हाला हळद. पाहिजेस तर हळद टाकून घ्यायचं, नाही तर नाही. मी कसं करतो तेल आणि हळद. टाकून चिकन पुनी टाकून घेतो एक साईडला त्यात मीठ टाकतो जरा एक टोमोटो टाकायचे टा मग ते पुणे टाकून घेतलो हा मग जर टेस्ट आहे तेवढं म टाकलं म्हणजे
म्हणजे तू कांदा टाकत नाहीस
नाही ऐकात तर की नाही तसं करत नाही मी ते शिजून घेतो पहिला टमोटो टा त्यात कांदा टाकत नाहीेहमी शिजताना हा लसण पाहिजे चलं असून टाकून घ्यायचं चिचून मग याला काय करायचं एक दोन नंतर तीन मिर चा आणि दोन कांदा दोन टमोटो आणि पत्ता हे असते म का पाला ते आणि एक दोन वेलदुड एक दोन लवंग हा हा ते शिकी हा एक दोन लवंग दालचिनी आणि ते मिर आणि वेलदुड पण घालायचं का टेस्ट लागत
वेल्डुड हणार चिकन लाईटेस्ट असते
हा मग ते स्टार असते बघा स्टारच ते ते एक दोन टाकून घ्यायचं आणि मेन म्हणजे तेल घटलं त्याच्यात काय कर तेल एक चार माप घटला
ह हम
त्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं अर्धा लिंबू पिळून घ्यायचं अर्ध लिंबू पिळून घेतला मग ते मसाला काय का सांगितलो खडी मसाला ते सगळं टाकायचं ते टाकून झालं नाही ते जरा भाजून घेतलं नाही मग कांदा अस लांबड लांबड, चिरून घ्यायचं कांदा आणि टमॅटो त्यात टाकून फ्राय करून घ्यायचं, आणि त्यात मिरच्या पण टाकायच हा, आणि मिरच्या पण टाकायच मिरच्या टाकल्यानंतर,
बरं बरं समजलं.
हा मिरच्या टाकल्यानंतर अ तुमच्याकडे चिकन मसाला अस तर चिकन मसाला आणि जरा बिर्याणी मसाला, ते पण टाकायचं आणि ते मी मिक्सर लावलं असत बघ ते आलं लसूण आणि कोथिंबीर, ते टाकायच्या ते टाकलं म्हणजे फ्लेवर कुठला ज सांगा मुस्लिम बिर्याणी ात बघ ते टेस्ट ते ते फ्लेवर वास य ते, त्या त्या टाही वास येते मग ते झा नाही आम्ही चिकन शिज इकडें चिकन शिजवायला ठेवलं असतो नाही तर पाणी, घ्याय जास् म ते चिकन जत टाकाच. पहिला सगळं मिक्स करून घ्यायचं मग चिकनचं पाणी काय आहे बघा, आता आम्ही दोन ग्लास तांदूळ घालणार आहे म्ह, चार ग्लास चिकनचं पाणी करून त्यात टाकून घ्यायचं.
पाणी सेपरेटच करायचं बर बर‌,
चिकनच मग चन म्हणजे चिकनचं पाणी हो‌, हा हा चिकन शिजवता बघा ते, ते त्या टाकून घेतलं म्हणजे बिर्याणीला, टेस्टेतो चिकनचं पाणी आणि हे असं. शिजून टाकलेलं आहे बिर्याणी चिकन आणि चिकनचा पण टेस्ट देत.
हम् मम
सगळ शअ मीठ घालायच जर कोथिंबीर घालायचं सगळं असं हे करून घ्यायचं एक घेऊन ते झाल का मिक्सर लावायचं आणि काय करतो मी बारीक कांदाच चिरून घेतो एक साईड ला चिरून तेलात फ्राय करून घेत होते.
हा हा हा.
तेलात फ्राय करून घेऊन ते चिकन अ भा चिकनच बिर्याणी झालं का नाही त्याच्यावर जरा कोथिं कोथिंबीर आणि तेलात अ तळो असतो बघा ते कांद
हा हा.
ते त्याच्यात टाकून घेतो. मग छान वाटते खायला हम्म. हमम. आणि काय?
ती कसं करतोय ते दम बिर्याणी म्हणतात की नाही ते थर लावण्यापेक्षा मी कसं करतोय सांगतो तुला ह चिकन हे मॅरिनेशन आपण करतयच कायम कसं काय का कांदा टोमॅ ह्यात दम करताना कांदा टोमॅटो चार चार चिरून घ्यायचा. आणि चिकन फ्रेश आणायच आणि धुऊन घ्यायच धुवायच आणि त्यात दही, आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, मिरची आणि आणि काय बाई चटणी, मीठ, हळद. आणि चिकन मसाला, बिर्याणी मसाला हे सगळं घालतो. घालून ह्याला मॅरिनेशन ला ठेवून टाकतो. एक तास भर तर मॅरिनेशनला ठेवतो जास्त ठेवलं तर जास्त चव येतय ते. थोडा टेस्ट येऊ पर्यंत थांबतो चौअ उतरूस पर्यंत थांबतो एक तासभर एक तासभर झालं किंवा त्याला बाहेर काढतो बाहेर काढवतो आणि त्याला कडाईमध्ये शिजायला टाकतो. आणि हिकडं काय करतो बिर्याणी ल कस भात साईडला आपण शिजायला घालतो बघ खडा मसाला घालून उकळायला ठेवतो भात हॅलो मग ते त्यात जरा तूप अ ते एका पातेल्यात तूप जरा टाकतो दोन चमचे तूप टाकून अ छान अस त त्यात खडा मसाला टाकतो सगळी सगळे खडे मसाला जेवढ दिस त ते सगळी घालायचं आणि घालायचं ते जरा हालवून घ्यायचं आणि त्यात पाणी टाकायचं चार पाच ग्लास जास्तच टाकायच. एक सहा ग्लास पाणी घालतोय चार ग्लास घालायचे तिथ सहा ग्लास घालतो कारण येळून त्याला काढायला पाहिजे नाही सहा ग्लास पाणी घाल ठेवतो आणि त्याला एटी परसेंट ते उकळायला ठेवतो आणि ते तांदूळ भिजत घाल त्यात घालतोय आणि ते एटी परसेंट शिजवून घेतोय शिजवून घेत घेतोय आणि आता आपण चिकन शिजायला ठेवलंय की नई
हा.
त्याच्यावर ते भात इळलं की नई मग ते त्याच्यावर घालतोय. आणि त्या डायरेक्ट मुरायला ठेवतोय थर बीर काही लावत बसत नाही. लई टेस्ट होतय ग भात असं होय.
हम्म.
आणि वर्ण जरा पुदीना टाकायचं अगं ते थर बिर्याणीला लई वेळ जातोय.
मी करत नई थर बीर हेनी करतात थर बी तेनी छान करत्यात मला तेवढं म्हणजे हेनी करत्यात माझं कसंय‌ माझ्या हातातल मला चव लागतच नई जरा पण हेनी करत्यात नई भारी वाटते खायला आणि ते बि व्हेरॅटी व्हेरॅटी पण करत्यात तो
आणि आमच्या घरातल्या ना कसं माझ्या हातचच लागतय दुसरी कोणतर केले की असं हा अस झालं बघ आ तसं झालं उमेश करायला बघतो आमचा तो केला की त्यवडं मन लावून खायला बघत नाही
आमच्यातन हेनी काय पण करू देत काय पण करू देत काय भारीच कर अ आमच्यात नाही काय पण करू दे कसलं पण असू दे भारीच लागते सगळं त्यात काय काय पाजे काय काय नई सगळं म्हईत असत सगळं असं फरफेक्ट घालत्यात हो त्येंनी आमी कटाळ आले सोड एक मिस करताव रहू दे कुट सोड आलेलं अस पेस्ट करू कर असं म्हणताव त्येंना सगळं परफेक्ट लागते नई आमी न देताव पण तवा छान लाग होय
मग भाकऱ्या झाल्या
भाक झालं आता जर ला नारळ सोलालोय मसाला करायचा आहे त भय लाल
अंहम्म आवाज आला मला
हम् मिक्सर ते चिकन शिजायला टाकलयता
मी पण चिकन एकाकड शिजाला टाकलो आता पटकन भाकरी करून घेणार माझं बॅजीचं जेवण झालंय निवड टाक निवड ठेवणार स्वामींना
हा
म माझा
होय माझं पण झालंय बरख हा हा ठेवा हा ठेवा